हॅलो.
काय चाललंय आनि
हा त्याच्यावरच लागलं ना वो सांगितलेल्या वर
होय होय.
हा हा चालते बोल की किती वेळ झाला गेलास माझं काम होतं का नाय. आता उद्या उसरून जायच शाळेत कामा ए जरा माज बंद करते हॅलो.
पांचटली काय?
शाळा
कोणाला म्हनालाय मग
भैयाला ग ते काय झालं अ लवकर शाळा सुटल्या म्हण आलाया आणि तिथे शाळेतल्या शिपाई मामांच्या कोणतरी वारलय म्हणून शाळा सोडल्यान परत आलाय. आणि तो घरात कुठं आहे तवा पासन खेळाला च गेलाय शाळेकड ती परत कुठं आलाय.
हा हा.
मला जायच हुत न बँकेत तुला बोलेल ते
हा हा.
आता उद्या उशीरून जायला पाहिजे मग थांबवून घेऊन बँकेतल काम करून मग घालवाय पाहिजे.
पाऊस लय झाला तिकडं.
नाही जरास झालाय आता ऊन पडलय आणि परत
हो इकड पण ऊन पडलय पाक भिजलो बघा ती कसं आहे ज्या रोड न आम्ही येतोय ना. त्या रोड नं एक अर्धा पाऊन किलोमीटर असं घरं काहीच नाहीत फक्त नुसता रोड आहे. आणि रस्त्याला असं झाडं पण नाहीत थांबायला हा अ शेती आहेत इकडं इकडं. भिजलो बघा पूर्ण भिजलो डोकं. हो एकदमच जोरात आलाय ईल असं वाटलं नव्हतं शाळेतली मुलं घालवली. मग टाइम झाल्याशिवाय तर कसं यायचं म्हणून आलो नव्हतो.
ह हा हा.
मग लगेच दोन सव्वा दोन नंतर ते वार तेन सुटलं ते चालू झालं त्याच
आमच्याकडे पण वारं बीर काय सुटलं नाही सोड सकाळपासून काय व्हायलत. नुसतं आभाळ यालत ऊन व्यालत आभाळ व्यालत ऊन व्यालत
हा सांगितलं होतं सोडा आज पाऊस आहे म्हणून सांगितलं होतं.
पण तेवढा कुठे झालाय.
नाही झाला तेवढं म्हणजे थोडा मान्सून प्रवेश केलाय नाय मान्सूनात प्रवेश केलाय.
हा हा जरासच पडला पाऊस.
हा तेवढाच जरा पडला.
हा हा.
गळलंय घरात कोण सुुद्धा नाही ते पत्रा आमचा एक फुटलाय आहेना
हा हा पुसून काढलीस काय?
पडल्यात होय काढला आलेलंच काढल
हं हं हा.
ते कसं झालंय लग्न हे आ भिज नाही थोडी आत होती. जे बाहेर होते जीन्स तेन मोठे मोठे कपडे ते भिजल्यात.
हा हा.
आता ऊन पडलय की आणि घालती की उन्हाला
तू आता काय कर सलगच फोन कर म्हणजे नंतर लागतय नाही लागतय असं होतय.
होय, होय, होय, होय.
तुम्ही सांगलीला
मग आणि येतय की सांग आ ते उद उदगावकर आहेत ना डॉक्टर सांगली माहितीय का उदगावकर आम्ही तिथंच दाखवत होतो आता तर एक दोन महिने झाले बंद केलय कारण ह्याला सारखं मध्ये ताप येता ना मग वाऱ्यात न कसं यायचं जायचं म्हणून
लांब पडतय
हो हेनी म्हणलं हा लई लांब पडतय आम्हाला भरपूर लांब ऐंशी काही तर आम्हाला तिकीट आहे ना हितन एकशे ऐंशी का एक्याऐंशी रुपये तिकीट आहे. सांगलीला होय‌
हा हा तो उदगावर डॉक्टर फेमस
फेमस आहे त्याला गुण येत होता पिल्याला होय होय आणि तो पण कसं नंबर मोबाईल वरन लावायचा आधी
बर.
आणि नंबरवर मोबाईल वरन लावल्यानंतर हो त्यांनी सांगणार कि तो नंबर आहे आणि ते नंबर फक्त नऊ ला चालू होतय मोबाईल नंबरच ते ते काय बरं त्यांचा स्विचप असते मोबाईल नऊ ला चाल करत नऊ ते दहा पर्यंत. आणि असं कंटीन्यू व्यस्त, व्यस्त, त्या असं नुसतं कंटिन्यू तेव एकदा फोन लावायचं म्हणलं ना ते मोबाईल घेऊन आम्ही तीन ते चार मोबाईलवर न कॉल करायचो मी मिस्टर यांचा दोन मोबाईल अत्ती, दादा
मग ते नंबर घेतो.
अं मग त्यांनी नंबर नाही सगळेजण कॉल करत असायचे ना त्यांनी त्या ह्याच्यातच एखादा कॉल ठेऊून ज्याचं पटकन रिंग होतंय त्यालाच त्यांनी हे करु कंटिन्यू फोन चालुच एकदम गेल्यावर त्यानी ह नंबर घेत नाही एकदम गेल्यावर त्यानी
हा मी तेव्हा गेलो नायहो तिकडं आमच्या इथले पण जातात थोडे पेशंट इथ जयसिंगपूर मध्ये पण एक हाय दवाखाना
हां हा.
ते त्यांना गुण येत होता माझ्या दोन्ह पोर असुन शेताएवशी म्हणून हॉस्पिटल मोठं आहे दवाखाना
हा.
आणि तिथ दोन डॉक्टर असतात. पण त्यातला एका डॉक्टरकडून दाखवतच शहा डॉक्टरांच्याकडून त्या न गोण येत होता लगेच,
हा हा हेला पण नंतर हे होताना आलो नाही तरी पण सांगलीला येतोय शनिवार बाजारला मध्ये आम्ही आलो. तो एक सम का एक दोन चार महिन्याची मागे आलतो. सांगलीचा शनिवार बाजार असतो ना मैत्रिणी मैत्रिणी आलतो आम्ही होय होय खरं मला कायच पसंत पडले नाही मी चप्पल फक्त घेऊन आले तिथून आणि एक शर्ट आणलाय तो पण मिस् मिस्टरांना बसला नाही.
खरेदी होती.
हम शर्ट खर आम्ही काही तिथनं घेतला नाही दुकानातून घेतला होता.
हां
सगळ्यांच आपपल्या म्हणज मिस्टरांना घल खर साईज जरा कमी पडली. ह अंदाज चुकला फक्त तुला आंबीला ते हाय फक्त तर शरीराला बॉडीला बसत नाही म दिला नाही तसच मी ठेवलंय.
हा हा ऊन जा पाहिजे.
ह जायला आता कुठलं बदलून आता किती दिवस झालं घेऊन.
ह कोण कशन गेलचा मग तुम्ही?
आम्ही एसटी न गेलतो पिल्याला आम्ही काही नेलं नव्हतो ना,
हा हा
एसटीनच गेलतो मैत्रिणी मैत्रिणी तीघी चौघी गेलतो.
हम
खरं जा आहेल की गलो तस काय. ड्रेस घालत नाही मग टॉप देन काही बघितलंच नाही.
हां
फक्त चप्पल ते छान होते. तरी पण असं जास्त हिलच असं फॅशनेबल मला आवडत नाही. एवढंच नॉर्मल मध्ये म हा फ्लॅट नाही उंच टाचेचे आवडत खर लय असं खडी ते नसलेला आवडत नाही. ते थोडे्या दिवस खराब होते ना, त्यामुळे ते जास्त खडसेन नाही घटलेलंच बरं आहे मग माझं काही सॅडेल नव्हतं फक्त.. तर रोज युज करायला एक चप्पल तेवढं आणलं शंभरच आणि शर्ट तेवढा आणला आणि पिल्याला खायला आणल होत. मग तेनी घेतला होत दो अंधो हा त्यांनी घेतलं ना दोन दोन तीन तीन जोड चप्पल घरात वापरायला. लग्नाला ते असं घेतली होती त्यानी. नंतर त्यांची मुल जरा मोठे मुलांना कपडे घेतली मी काय आमच्या मुला घ नाही आमचा दादा कपडेच्या दुकानातथू घेतोय कायम
ह हां ह
आणि आपल्याला कळत नाही कपड्यातलं पटकन त्यांना लगेच कळतय. मीच परवा परवा ह नंदेच आमच्या लग्न होतं इथन कपडे घेतले.
हा
जीन्स सहाशेची आणि शर्ट चारशेचाहा हजार रुपयची. आणि तीच कपडे घेन परवा सुट्टीला गेवर दादाला दाखवताना दादा म्हट ही पॅ्ट तीनशेची आहे म्हटला. आणि शर्ट दीडशेचा आहे म्हटला आणि लागला कावायला. ह एवढं पैसे मग आपल्याला कळत नाही ना त्या कपड्यातन,
हा
त्यामुळं
ते पण आहे सोडं मी कधी गेलतो. आ दिवाळी झा झाल्यावर कायत एक महिन्याने गेल तू दोन आणाण्यासाठी गेल तू फक्त काय बाहेर बर ग. ललेवते गऊन कुठलं घेऊन कुठलं लोक असं चालतं.
हा खरं आपण म्हणतोय ना स्वस्तात
आणि कमी करत नाहीत नसतच स्वस्त- अनफिक्स् रेटच सांगतात त्यांनी दडशे
त करून
घेतोय.
हम्म.
फिक्स रोड मी एकदाच गेलतो ले असेल चांगला ले चांगला असेल म्हणता ना. ऐकून ऐकून तर उठल काय?
मला पण अजिबात अजिबात पसंत पडलं नाही. आणि सकाळी गेल तो दहा ला यायला आम्हाला सहा का सात वाजले होते. तिथं मैत्रिणीच माहेर आहे ना त्यांच्या होय त्यांच्या घरी के होट म्हणलं तर व तिी मम्मीनं घरी बोलावलं मैत्रिणीच्या तिचं माहेर आहे ना तिथं.
हा हा हा.
मज जाऊन नाश्ता करून फक्त आईस्क्रीम तेवढं बाहेर खाल्लो असेल नाहीतर काय नाही.
ह हां हां. हो अनकूठ फरला
अ तेवढंच गेलो अ ते मग विश्रामबागला दादा म्हणून सोडला आम्हाला
हा.
हम्म तेवढंच परत नाही मग हम्म अजून जायच. मग म्हणतोय आम्ही जायच इडें गणपतीपुळ्याला ते खर आता बघताय की किती काय? काय व्हाया लागल हे.
बोलवे. जिकड जाय तिकडं बोंबच व्हया लागलिया सगळ्या मोठी तरणी तरणी पोर जायतघ
तेच की आता कालच ते पूज तईनी ठेवलेलं स्टेटस ते त्यांच्या गावातलीच बघा आजोबा आहेत. हा.
सातारकड कुठ तर राहिले म्हंटले देवाला जाताना झाले म्हण काय नाही. मतदान निदर्शनाला पण जाऊन
तेच की परवान ते पंढरपुरातला जाऊन येताना तसं झालं. आणि आता पण देवदर्शनाला गेयचे तसं झालं. भीती वाढते ना ऐकून जरा
भीती वाटतेच ग बाई.
आमचे मिस्टर पण रात्रीच दिन असं जेवाय तथ गेल्यावर मला भीती वाटते आपण एक गाडी व्यवस्थित लतो पुढची मागची काही सांगता येत नाही.
हो हो पूर्ण माणूस येणार कस आहे ते सांगता येत नाही.
येत नाही हा.
टाइम झालाय बघ.
हा.